हॅलो, हा बोला. आवाज येतंय?
हा हाव ईवू राहीला. कुठच्या हाय तुम्ही?
मी वारखेडची आहे.
हाव काय, काय नाव आहे?
अनुराधा अकरे.
हाव का?
हम्म.
काय झालं जेवण?
हाव जेवण झालं आताच.
हाव काय?
हम्म तुमच्या कॉल आला त्यावेळेस जेवणच करत होते मी‌. आता दिसला मला कॉल आलेला.
काय म्हटलं?
तुमचा कॉल आलेला त्यावेळेस जेवणच चालू होतं आमचं.
हाव काय? हा मी मगाशी केला होता तुम्ही काही उचलला नाही.
हा, हा. दिसला मला आता रिसिव लाव लावला तुम्हाला परत.
हा ना ज्यांचे कंप्लीट झाली त्यांना लागत नाही कि नाही.
नाही ज्यांची झाली त्यांना नाही लागत.
तेच तर म्हटलं मी. कारण की एक दोन जणांना लावलं ना त्यांचा रिसिव केला मी. अन् मग परत केला तर त्यांना लागतच नव्हता, मग त्या म्हणत होत्या की आमचे तीस कॉल झाले. मतलब पहा अगोदर माझा उचलला असता नंतर तुमचा उचलला असता झालं असतं.
हा मग तुम्हाला वाटलं माझंही होऊन जाईन आहे ना.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
नाही माझे अजून सहा सात कॉल बाकी आहेत.
हाव काय? नाही म म तसं नाही ना मगं कसं आता सर्वांची रिसिप केल्याच जातात पण मग आपले एख एखांदा राहिला की म्हणजे आपण करून घ्या पहिले मग नंतर हे करा. नाही तर मग समोरच्याल तर समजा हेऊन जाते ना मग त्यांनीच नंबर दिला तुमचा मले. यांना करा म्हणे त्यांचे बाकी आहे.
हाव काय?
हा. म मग मी तुम्हाला केला आता त्या कसं एवढं काही समजा ना कोणाशी राहिले काय राहिले काही समजत नी एवढं.
नाही तुमच्या झाले जेवणं?
हा झाले.
हाव काय तुम्ही कुठल्या गावच्या हा बाप रे! हाव काय?
हम्म. काय बरी आहे तब्येत ना?
पाऊस चालूच आहे आज.
हा पाऊस चालूच आहे. काय करत असता घरी असतात काय?
तरी चांगलंय नाही घरीच असतो.
हाव ना घरी अस हाव काय? तेच मिळते मी काही हे म्हणजे हा हा काय घरचे?
हा घरचेच
हा ना स्वतः स्वतःच केलं झालं. हा ना बरं आहे ना बरं आहे ना ते बी. स्वतःची लिंगाली बस झाली.
हाव तुम्ही काय कडता?
हम्म काही नाही आम्ही शेतातच जातो. हा शेतात जाते म्हटलं मी.
हाव काय.
हम्म घरच्याच शेतचा जातो दुसऱ्याच्या नाय.
हा ना. हम्म हम्म.
काय बाकी?
बाकी तर काही नाही आता हे पाऊस चालू आहे ना पावशीचाना रेंजही कमी जास्त कडते.
हाव कमी जास्त कमी जास्त म्हणजे आवाज येते नाहीे तसं होतेय.
हाव ना रेंजचाच प्रॉब्लेम गेला सकाळपासून. आतापर्यंत खूपच चालू होता जोरात आता तरी थोडा कमी झाला.
हा. कमी जास्त, कमी जास्त करत.
हा.
हम्म.
तुमचे किती झाले मग टास्क कंप्लीट?
टान्स कशाचे फक्त न आठ वाजता कॉल आहे माझा.
हाव काय मंग आपण असं करू शक तो नाही आहे तुम्हालाच मी पाच कॉल करू शकतो ना अशी रिपीट-रिपीट.
एका याच्यावर
हा एका याच्यावर पाच कॉल चालतात ना मी तर काल असच केलं.
हाव काय म नाही ना असं माहीत नाही असं चालते म्हणून. माहिती असतं तर मंग मला सगळं नवीन नवीन पाहिजे काय.
नाही नाही हम्म.
ह. द काय माहितीय आता एक एक एक चालूय म्हटलं एवढे कधी कोणाच्यान होतील. आणि ते काय पाच संपले की आणखी पाच येतात पाच संपले की आणखी पाच येतात.
हा अशे तीच कॉल करायचे आहेत ना म.
हाव काय बाप रे अजून तर दहानी झाली कंप्लीट तीस कधी होती.
हाव नाही होतात ना. कुणालाही कॉल करायचा ग्रुपवरचं नंबर घ्यायचा कॉल करायचा म्हण कॉल करू काय मंग ते क अ बोलतातस.
हो ना. मग आता एवढे सगळे फ्री नसतात ना आता आपल्याला काम असत. केले कामं
नाही मग जो फ्री असला त्याला लावायचा हो ना हो ना.
. आता एवढे तीस जण भेटाय वी पाहिजेत आपले.
हाव.
आण तसच करावं लागेल एखाद्या हा दोन मुली आहेत मला तुम्हाले?
हा मला म आहे ना मुलगा आहे छोटासा हो छोटा मुलगा आहे ना.
हा का माले दोन मुली आहे. लहान अशीन बाळ?
हा बाळ लहान आहे.
हम्म. . हम्म. कुठच्या तुम्ही आईचं माहेर गे?
त्यात आहे वाटते ना.
हा बचत गटात आहे तुम्ही असाल ना.
हा मी पण आहे.
वाले आहे ना तिकडं असं इथं कोणासाठी नाहीय तर कोणी बी नाही करता येत मग आता एखाजण आईच्या जाग्यावर करू नाहीय त्यक्त असं आहेत.
हा मीच माझ्या सासूबाईच्या जाग्यावर करून राह्यली.
हा ओके. तसं होते ना मग ते. आता सासूबाईंना समजत नाही, त्यामुळे आपण करावंच पाहिजे. मी आहे तशी गटात.
म्हणजे कधी त्या बोलतात, कधी मी बोलतो. म्हणजे आज समजतंय त्यांनाही.
हा मग?
हा मी पण आहे गटात त्या पण आहेत गटात पन माझ म्हणजे माझ्या याच्यावरून मला टास्क काल्लाचं नाही आहे त्यांचं आला आहे टास्क.
हा का जाऊ दे कोणाचा तरी होते ना
हाव
तेच महत्वाचं आहे कोणाचही झालं तर
काय बरलय मग शेतात वगैरे तुमच्या
आम्ही पानपत्री पेरलेली आहे.
हा.
पराठी हाय.
हा हो का.
तुमच्या घरी नाही का शेत?
हो आहे ना.
हा, तुम्ही काय पेरलं?
आमचं काही लिंबू आहे आन आणि पपई हाय, आन पराठी हाय पेरलेली. हम्म.
हा, बर हाय. लिंबू आता पिकी ली असतील ना, ते लोणच्याला बरे हायत.
हो आता ते पावसाळ्याचे असते. उन्हाळ्याचे भाव असतात, आता यावेळेच काही लिंबूला जास्त भाव नसतात. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येत नाहीये का माझा?
हॅलो. हॅलो.
हा आवाज नव्हता येत म्हणून म्हटलं मग.
हो काय रेंज गेली ती वाटतं बहुतेक.
हा कमी जास्त कमी जास्त घरात आहे ना. हा ना आपण आता घरातच थांबतो ना, बाहेर थोडीही जातो.
हा ना.
घरात रेंज यायल्या आता पावसानं कमी जास्त करतेच की.
हा.
हम्म.
पण ते जर आपण कॉलवर शांत राहिलो, बोललो नाही तर त्याचे पैसे नाही मिळत ना मग?
हाव काय असं
हा.
माहित नाही, आता जास्त सुरुवातच झाली ना.
हा ना, हा ना ना.
बोलायचे पैशे आहेत मग ते.
हा, बोलायच पैशे आहेत ते. तुम्ही कुणाला केला होता आखरी? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये या ना मला काहीच आवाज येत नाहीे तुमचा.